हा हा आवाज येतोय?
हो येतोय.
हा हा कशे हायत काय म्हणताय बरे आहेत ना?
मजेत
हो सगळं आवरलं सकाळचा म्हणजे जेवण वगैरे बाकीचा?
हो ओ आवरलं ना.
होय होय होय बाकी आज गुरु पौर्णिमा काय विशेष?
अ विशेष असं काही नाही आपणच आपले गुरु.
हा हो.
मग काय तसं देव देव तर असतच असतो. पण शेवटी आपल्याला मे हे करणारे शिकवणारे सुद्धा आता आई आपल्या लागो बरोबर असते म्हणजे आई आपल्याला शिक कवते बरोबर आई पहिली गुरु पण आपल्याला आता आत ते वीस बावीस वर्षापर्यंत ठीक आहे त्याच्यानंतर मग काय सगळेच गुरू हो
सगळेच गुरु होतात. आणि आपण किती लहान लहान म्हणजे ह्याच्यापासून पण शिकतो ना लहान मुलं किंवा पट कन काहीतरी बोलून जातात आणि त्याच्यापासून पण आपण शिकतो ना असं.
हो अगदी रस्त्यावरच्या व्यक्तीपासून सुद्धा आपण शिकतो. चालता चालता सुद्धा एखादा प वाटसरू जो का असतो जाता येता सुद्धा एखादी घटना अशी काही नकळत घडून जाते की त्याच्यातनं सुद्धा आपल्याला बरच शिकायला मिळतं.
हे करा मिळतो आणि आपण शिकतच असतो.
ते आपण ही जन्माला ते फक्त आपण ठरवायचंच असतं आपण कित पर्यंतं शिकायचं जन्मभर शिकायचं का आहे जे काय मिळालं त्या त्यावर्तीच समाधानि राहायचं हे आपल्यावरती असतं.
बरोबर आहे.
उम्म.
हो आहे त्याच्यात समाधान मानलं तरी भरपूर झालं.
हो.
हो.
पण मग होतं कसं की आहे त्याच्यात जरी समाधान मानलं ना तरी पण मग अ सं नको की मला ह्याचा प प हे रूपांतर आहे ना तर ते असं होतं की नाय मला बस झालं मी मला सगळं माहिती अहम ब्रह्मास मेव म्हणजे मीच ब्रह्मा आहे असं असं पण एखाद वेळेला होण्याची शक्यता असते. . तर त्याच्यामुळे जर आपण जर हेच उम्म बाव अशी हेच राहिलो विद्यार्थीच राहिलो तर काय प्रश्नच
प्रश्नच नाही म्हणजे काय.
असं पण एक असतं म्हणजे हा पण एक दृष्टिकोण ठेवावा लागतो आपल्याला.
ठेवावा लागतो तेच गुरु पौर्णिमेलाच व्यास पौर्णिमा म्हणतात ना व्यास पौर्णिमा म्हणतात ना म्हणजे गुरु पौर्णिमा म्हणजेच व्यास पौर्णिमा हो.
बरोबर आज गणपतीने महाभारत लिहायला
हो हो व्यास पूजा करण्याची आज प्रथा पण आहे ना. हो हो हो तेच तेच.
प्रत्येक क गं आपल्याकडे म्हणजे हिंदू धर्मामध्ये प्रत्येक गोष्टीत गुरु आहे. आता बघा आपल्याकडे ही व्यास पौर्णिमा झाली. सर्वात आधी आपल्याकडे चैत्र चैत्र महिन्यामध्ये बघा आता महिन्या नुस सार असज बघितलं गेलं त्याच्या चैत्रामध्ये आपण गुढी पाडवा म्हणजे एक सण अ क वर्षाचा प्रारंभ होतो वर्षा सुरवात होती बरट मराठी वर्षाची त्याच्यानं तर व ह्याच्यामध्ये वैशाखामध्ये अक्षय तृतीय आहे ते तर अक्षय तृतीयेला आपण आपल्या पित्रांना आपण हे देत असतो पित्र पण आपल्याला काही ना काहीतरी कळत न कळत आपल्याकडे जो काही वारसा ठेवलेला असतो त्यांनी
ते तर म्हणजे माझं तर म्हणणं ते तर म्हणजे करायलाच पाहिजे म्हणजे आता आमच्याकडे अ अम च्याकडे गावाला अ ते महाले वगैरे असं करतात. ते काही दिवस असते पंधरा दिवस त्याच्यामध्ये ते महाळे महाळे काही तरी म्हणतात ते पण महाळ महाळ तर तेवच लाग तो म्हणजे त्याच्यात असं आहे की सुनांचे आई वडिलांची पण नावं ते लोकं विचारतात म्हणजे गुरुजी हा तर मग ते त्यांना पण ते पाणी मिळतं म्हणतात म्हणजे आता सुनांचे आई वडील कोण गेलेले असले तर म्हणजे एवढं महत्त्व आहे त्याच आणि ते महत्त्व खूपच आहे पण म्हणजे तेव्हा ते करावंच आणि
ना म्हणजे ती पण एक ती तो दिवस पण एक त्यांचं अ हे करणं स्मृती जागृत करणं, त्यांच्या स्मृतींना उजाळा देणं त्यांच्याकडनं काही ना काहीतरी आपल्याला व, व वारसा मिळतच असतो. प्रत त्येक गोष्टी म्हणजे प्रत्येक त्यांच्या त्यांनी ठेवलेले नुसते प्रॉपर्टीच नाहीये. किंवा निर्जीव वस्तूच नाही. तर त्यांनी काहीतरी पिढी घडवलेली असते, त्या पिढीकडन आपल्याला जे संस्कार येत असतात. ते पण एक महत्वाचं अस ते पण एक ते पित्र पण आपले गुरुच असतात.
गुरुच असतात हो हो.
ज्येष्ठां मध्ये वैशाख ज्येष्ठामध्ये आपल्याकडे ही असते. वटपौर्णिमा तर वटपौर्णिमेला आपण त काय.
करतोच हो.
तुम्ही हो माता तुम्ही पिता हो, तुम्ही हो बंधू तुम्ही सखा.
होय होय.
आणि हि आता. बा आषाढातली ही पौर्णिमा श्रावणातली पौर्णिमा म्हणजे भाऊ. रक्षाबंधन. आणि भाद्रपदातली प श्रावण श्रावण भाद्र भाद्रपदातली पौर्णिमा म्हणजे. पित्रांना ह्याच्यामध्ये, अस पण काय म्हणत पितृ पंधरवडा अस तो अशी हम्म म असं प्रत प्रत्येक गोष्टीत आपण काही ना काही. तरी आपल्याकडून.
आणि प्रत्येक खछानाचं ना खूप म्हणजे महत्त्व ते दिलेलं आहे ते आहे म्हणजे आहेच ते महत्त्व प्रत
हम्म. प्रत्येक सणाच आणि नाही त्याच्यात ना असं आता हा आजच्या दिवसाच जे आपण म्हण तोय की आ गुरु पूर्णिमा आहे तर त्या प्रत्येक सणात ना आपल्याला काही ना काही.
प्रश्नच, मिळत मिळत मिळत.
त्याच्यात ना काही ना काहीरी कुठली ना गष्ट गोष्ट आपण. नकळत कळत नकळत किंवा ठरवून आपल्याला ती. शिकवली जाते एक तर आपण समाजाकडनं तरी शिकतो आपल्या घरातन तरी शिक तो नाही तर आपल्याकडे जे काही रुढी परंपरा आलेल्या आहेत. त्या
हो आता आता तर अजून एक भर पडले ना सोशल मीडियाची, त्याची तिथून पण शिकतोय.
आता काय विचारूच न नवरात्रात तर विचारूच नका नवरात्रात नऊ दिवसांच्या साड्या.
हो ते काय विचारू नका आधीच एक महिनाभर ते साड्यांचे कलर येतात म्हणजे कसं, अं अम्म.
मार्केटिंगची स्ट्रॅटर्जीय ती एक. तो पण एक आपल्याला बिझनेसच्या दृष्टीने जो व्यवसायाच्या दृष दृष्टीने बघितलं तर तो पण एक मुद्दा आपल्याला शिकण्यासारखा आहे.
हो तो पण शिकण्यासारखा आहे.
जर आपण व्यवसाय करत असू किंवा काय तर त्याच्यामध्ये आपल्याला कि बाबा. हे महिनाभर आधी हे ठरवतात बिंबवतात ह्याच्या आधी होत का? हे आता पाचदा पाच एक दहा वर्षामध्ये हे जास्त स्त झालंय रंगांच प्रमाण काहीच नव्हत
कि देवाचं म्हणजे हे करायचं पावित्र्य.
हा ना तेच तर मग रंग आज हा रंग उद्या तो मग ह्यात आता आपल्याकडे काय सप्तरंग आहेतच.
हो आहेतच.
त्याच्यामध्ये त्यांच्या त्यांच्या परीने त्यांच महत्व आहेच पण हे जे देवी. देवाच्या नावाचं जे काही आपण त्याच्या नावाने त्या. म्हणजे जेने कोणी हे सुरुवात केली. तर त्याचा तो एक डोकं आहे त्याच. तो पण एक व्यवसायाचा पैलू आहे. किंवा एक तो एक शिकण्याचा एक पैलू आहे.
होय.
बरोबर बोलात.
म्हणजे हे असं छोट्या छोट्या गोष्टीत न सुद्धा आज आपण प्रत्येक म्हणजे. लोक म्हणतात. म्हणजे असं आपण वर्षात ना एकदा गुरुपौर्णिमा करतो. पण इथे तर आपली चोवीस तास चोवीस बाय सात आपली गुरुपौर्णिमा चालूच असते.
गुरुपौर्णिमा पण. गुरुपौर्णिमा पण असते. आणि सगळ्यांचे आपण काय म्हणतात ना. अ सगळे अं. हम्म सूचनांचे पालन आपण करतच असतो रोजचं.
हां.
ते एक महत्त्वाचं.
सारखं सासूच अस तात म्हणजे सासूच आपल्याला प्रत्येक ठिकाणी आपल्याला सासू सारख्या सूचना.
हा असं आता कसं बोलात. तेच म्हणते मी सारख्या सूचना असतात.
हा मग अगदी लहान मुलापासन ते मो त्या माणसापरेन म्हाताऱ्या माणसापरेन. कोणी आपल्याला सूचना करत. अगबाई असं नाही अगंबाई तसं नाही.
होय होय.
आणि त्यांच्या म्हणजे ते काही ठि सांगितलं जातं. काही ठिकाणी नाही हे असं झालंच पाहिजे.
झालंच पाहिजे हो.
बरोबर ये. मग ते पहिलं चालायचं हो असं, पहिलं असं सगळं चा नाहीच हो असं झालंच पाहिजे. आणि हे केलंच पाहिजे आणि ते केलंच पाहिजे. आता कुठे कोण मुली ऐकून घेतील का ओ खरं सांगा.
आताच्या मुली नाही शिक करू शकत तेवढं. आणि मुळात म्हणजे वाताव वातावरण बदलं ना ओ कसाय पूर्वीच्या काळात आ स्त्री घरात होती.
आता त्यांचे जॉब आहेत. तेच म्हणते मी आता ते दिवसभर बाहेर असतात. किंवा, अ जॉब असतात. त्यांचे ते वड पौर्णिमा सुद्धा. ते सकाळी उठून लवकर फांदी आणून ती काय जमेल तशी पूजा करतात. आणि बी बिचारे जातात. त्या ते काय अजून काय त्यांच्याकडं आणि अपेक्षा करायची.
अरे मुळात ते आता करतायेत. आजच्या शतकामध्ये या दिवसा हेच्यामध्ये सुधा ते करतायेत. ह्याला महत्व आहे किंवा ते विसरत नाही.
पहिलं कसं शास्त्रीय कारण आहे. खरं पहिलं कसं बायकांना. घराच्या बाहेर जाऊ देत नव्हते. पहिल्यांदी तेच्यामुळे. ह्या निमित्ताने वाट पौर्णिमा ला मग चार बायका तिथे जमतात वडाच्या खाली. ते थोड्याफार गप्पा होतात थोडं हसणं हे ते. म्हणून ते खरं होतं पहिलं सगळं. आता काय राज रोजपणे रोज उठून सकाळी उठलं की, डबा घेतला व मग विस्तारा घेतला की चला बाहेर. पडलं हा. त्याच्यामुळे ते आता कुठे काय राहिलंय आता बघा पहिल्यांदा आपण अ म्हणजे लहानपता मला तर आठवते दिवाळीला कपडे आणायचे किंवा ह्याला आता बाहेर पडलं की कुठला टॉप आवडला चल घे काय ड्रेस आवडला चल घे हजाराचा असो दोन हजाराचा असो कोणी काही विचार करत का नाही करत
नाही नाही.
तर पहिला पै नव्हत ना.
पहिल्यांदा कसं पहिल्यांदा म्हणजे आठवडा आपला वर्षात ना दोनच ड्रेस आणि ते फक्त दिवाळीतच आणि ते वर्षभर ते दोन ड्रेस पुरवायचे. हा असं नाही कि बाबा आता म्हणजे आपण गेलो बाहेर त्याला, ए हा ड्रेस आवडलाय घेऊन टाकतो म्हणू हा त्याला काय म्हणजे कोणाला विचारणं बचारणं आणि मुळात कसं होत. आपल्याकडे आत्ता आपल्या हातामध्ये पैसा खेळतोय. पूर्वीच्या वेळेला एक आपल्या आता सतरा, सगळे जण कारभारी झाले. आता घरामध्ये, पूर्वी म्हणजे एकच जण कारभारी असायचा. त्याच्या हातात सत्ता असायची हा त्याच्या हातात सत्ता असायची सगळी, त्याच्या हातात अर्थव्यवस्था असायची सगळी.
हो.
आ आता म्हणजे सगळेच अर्थमंत्री झालेले.
आता स सगळेच जाता सगळ्यांकडे आहे सगळं.
अगदी लहान मुलांकडे सुद्धा रोजचा पाकिटमणी लागतो. आपल्याला पाकिट म्ह हा प्रकारच पाहिती नव्हता.
आम्हाला नव्हतं माहिती, हो हो हो.
मग.
खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून ओ खरोखर.
थँक्यू.
हो थँक यू चालेल. ठेवू मग? चाले ठेव म ओके ओके ओके.
ओके चालेल बाय बाय.